हॅलो.
हां बोला.
हम् मग काय चालू आहे आणि
बोला काय नाही चालले आहेच निवांत.
हा बाळ झोप
वा मुलं काय शांत बसली काय नाही.
बसलं र एक खेळाले एक मांडीवर हाय.
हा हा हा हा.
तुमचं बाळ झोपलंय.
झोपले होय आता झोपलाय तो थोडा वेळ झाला तर तास होत आला आता झोपलाय.
हा आता कधी उठतोय मग.
उठ ला आत एक थोड्या वेळानं लय वेळ झोपत नाही तेवढंच झोपत्यात.
हा हा मग बाहेर कुठे जाताय क नाही.
बाहेर कुठं नाही काय हे आहेच घरी
अ शेततेन आहे तुमचं.
नाही नाही शेत वगैरे काही नाही.
हम् घरातच मग दिवस
घरातच होय दिवस सगळा घरातच.
हा हा माहेर कुठलं तुमचं हा हा.
आणि काय मग.
काय नाही ही खेळा लागल्या त्यांच्याकडे जर लक्ष द्यायचं. दिवसभर आता संध्याकाळपर्यंत पाचच्या पुढं मग आणि आपली ड्युटी चालू घरातलं सगळं आवरायचं हम्म
ठेवायचा स्वयंपाकला घालायचं चालूच होते. तिथून पुढं हो एवढाच वेळ मला वाटत एक दोन ते पाच पर्यंत एक दोन तास तेवढाच वेळ व्यवस्थित दोन तीन तास मिळ नाही तर तेच्या आधी सगळं आवरायचंच परत आणि चालूच करायचं.
होय दुसरं काही काम म्हणजे वेळच भेटत नाही.
हा.
आख.
आणि काय मग.
काय नाही.
हा हा.
हा.
बोला.
मग.
तुमचं नाव काय.
माझ पूनम सोनाली म्हणतात. तर माझं नाव पूनम आहे मा त सगळी सोनाली म्हणतात ताई तेन मला घरात सगळी.
हा हा हा हा
आ
आ धनुची काय चुलत जाऊ तुम्ही
मावस जाऊ
मावस जाऊ हा परवा परवाग्या गेले ना काही घरी मला म्हटली मावस जाऊ आलेल्या म्हून म्हंट लं मग गेलेला काय घरी मध्ये
होय मीच गेलतो की परवा
हा हा हा हा
हम्म सोमवारी गेलतो रविवारी गेलतो मंगळवारी आलो सकाळी
हा हा हा हा
हम्
ह काय मग
काय नाही बसलोय दारात आता हे दोघं घरात खेळावायलात मी इकडे पाठीमागच्या दारात बसले दरवाज्याला पाठीिमाग किचन च्या दरवाजाला एकक ना
हा हा हां
हम
हम् बोल एकटा गेलाय की शाळेला मोठा
ह हा हा कितवीला आहे
गेलाय चौथीला येतो
हा हा
चौथीला गेला आता दहा वर्षाच आहे
दहा वर्षाचा आहे वय आणि आत्ता लहान दीड वर्षाचा आहे
हा दीड वर्ष गॅप पडलाय भरपूर
आ हा
नकोच म्हणत होतो सासूबाई काय ऐकतात आमच्या
ह एकाल दोन असल्या क बरं पडते ना हम्म
म्हणूनच क
हा हा शेजरय का नॉर्मल आहे
हम्म सीझरच आहेत दोन्ही पण
माझे पण सिजरच आहेत जुनी पण म ऑपरेश एक चार पाच महिने झाला आत्ता झाले
हा हा हा ह
मग फिरायवी नाहीय जातय का नाही कुठं काय घरातच
फिरायला काय आताला लहान आहे त्यामुळ काही जाईलच नाही कुठं
आ हा
आता आलोय तरी जाऊन आलोय आता एक मला वाटते फेब्रुवारीमध्येध्ये गेलेलो
हा
शिर्डीला गेल्लो
हा हा
हम्म शिर्डीला जाऊन आलो तिथून तिकड त्र्यंबकेश्वर ला गेलेलो
हा
वणी सप्तशृंगी वगैरे ते ते फिरलो हे मस् मिस्टर होय मिस्टर आम्ही मुलं दोघं नंदुबाई त्यांचे मिस्टर एवढी जण
हम्म, हा पूर्ण फॅमिली गेल त म्हग आता.
फॅमिली, ट्रेन ट ने गेलेला आम्ही.
हा, हा,
हम्म, वस्ती होती दोन तीन दिवस
हा, हा,
हा. शिर्डीमध्येच ठेवली, आमच्या मिस्टरां साईबाबांना जातात. दरवर्षी त्यांना जायलाच लागत. त तिकडं चालू असते त्यांच जायचं होय साईबाबांचे भक्त ते
हा, हा,
हम्म, त्यामुळे जाऊन येतं.
हा, हा, ह सासूबाई कामावर गेल्यात?
होय सासूबाई कामावर गेल्यात.
अ एक तर आहे सगळ मग घरात
होय, होय, म्हणूनच तर म्हटलं आता कॉल वगैरे करूया म्हटलं निवांत वेळ जर आजो आप जरा अस आता उद्या वगैरे करायला वेळत नाही ते मोठा घरात असला क दंगा, दंगा, असतोय दोघांचा. मोठा दुपारचा झोपत पण नाही. आता उद्या सकाळची शाळा आहे त्याची.
हा.
आला की चालूच होत त्याच, टीव्ही ला कुठं मो बाई बघ कुठं पोहरस घरात दोन तीन जण घेऊन येतोय दंगा करत बसतोय. बाहेर काही जात नाही जास्त खरं घरीच जंगा असतोय चालू.
आमचे दिवसभर घरातच आहेत. तिची जरा पो तब्येत बिघडल्या का नाही दोघं पण घरातच आहेत. आणि तो लहान तिच्याबरोब जाऊन अंगणवाडीत बसतोय आता दोन दिवस झाले गेलेच नाहीत दोघं पण नाहीत. मग दंगा दधुडकूस करायचा तिकडच्या पलीकडच्या खोलीत आहेत मी इकडें बाहेर आले.
हा, हा, हा, हा
ऐकू देत नाही समोरच्याच, काय बोलू देत नाहीत.
नाही आमच्यात पण तेच आहे. आमच्यात पण तेच आहे, अस वैताग येतोय फोन जरा कुणाचा आला क दंगा कराय लागत क काय ऐकायला येत नाही म्हणून नीवांता असतोय तेव्हाच फोन करतोय बघ
हम्म, त्यास्नी सत्तरा प्रश्न पडतात. कुणाचा फोन आलाय, काय म्हणाल्यात, सगळ विचारते ती मुलगी
होय.
फोन वर तर बोलायचं राहिलच हिलाच सगळं सांगत बसायला पाहिजे.
होय.
त्यामुळे सांगितलेलं मी तुला नंतर फोन देतो म्हणून.
हा.
ते मला म्हणते आता झोपलेला तव्हा फोन देतो म्हणलेली अस अजून का दिले नाही नरप
तसच असते आमचा मोठा तसाय म्ह तो जेवायला की तेलाच द्यायचा. फोन, नाही तर जेवतच नाही मग.
मग आमची मुलगी तशी करते. मोबाईल घेतल्याशिवाय जेवायच नाही.
त्याला पण खायला घालताना मोबाईलच दाखवायचा. मग खातोय तो. नाही आमचं एवढंसच तीन महिन्याच असल्यापासून त्याला टीव्हीच पण वेड आहे. इथं असं कॅरीकोट वर झोप होला बोलला की टीव्ही लावून दिला की टी व्हीकडे बघत बसायचा तन इथ आल्यापून डिलव्ह झा तिसऱ्याहि्यात आलो.
तेव्हापसून जस टीव्ही लावून बसतोय तसा तो टीव्ही च सवयचा आहे त्याला उठल्या उठल्या त्याला टीव्हीच लावून द्यायची
आमच नाही आमचा बाहेर फिरतोय सग का्या लहानप ली मुलं घेऊन जातात खरं जेवायलाच ना असं बाहेर प चिमण्या त्यांनी बघत जेवते ना
हा हा
जर काय तर दाखवलं की मग जेवतोय नाही आपला पण त्याला चाराय लागत नाही काय नाही आपला पण दिलं नाही खात असतो त्याच काय नसते पण ते मुलगीला हाटते तिला चााराय पाहिजे मोबाईल द्याय पाहिजे
हा मोठी असतात तीच आगाव असतात लहान असतात ती जरा समजवून तर घेतात
ह पहिला झालेले असतात ती लईच लाडाचे असतात ना मण तसे होत्यात
आमचा तर हा छोट ा एवढा आता अजून दीड वर्षाचा आहे ख पप्पाच्या पाठी मगच असतोय फक्त प् आलं की चालू गाडीच्या चाव्या घेतोय आणि चला गाडीवर फिरवायला चला म्हणत फक्त होय आता आता बसाय शिकलाय जरा असं अजून बसायला पण येत नाही व्यवस्थित गाडीवरती पप्पा तेच व्यवस्थित धर ज प्नी सवय ला ठेवल्या इथून एक फेरी काढायची ते चालूच
मग कामावर जायचं होय आमचं तसं आहे काय एकदा फिरवून आणायचं सोडायचं दोघासनी
हां
संध्याकाळी कामाून यायच बॅग ठेवली का नाही दारात च द्यायचं माझ्याकड आणि तस नाही बसवून घ्यायचं आणि गावात घेऊन जायचं मग काय तर खायला आईस्क्रीम प घेऊन यायचं मग घरात येतात ते असे करतातर पहिला लाड केल्या नंतर ना मग ल हे करते आमची पूर्ग तशी करते म्हणज पाहिजे ते पाहिजेच असायेत मुलगीच मुलग्याच काय नाही मग
आमच्यात पण तसं आहे मोठ्याच अजून बारक्याला काही कळतच नाही खरं आमच्यात खरं मोठ्या चचले चालू असते
होय
पाहिजे की पाहिजे शाळेत पण काय मागितलं की लगे अस पाहिजे आजच मागितले आजच पाहिजे ते अरे उद्या देतो सांगतो मही टीचरना नाही ऐकत नाही अजिबात
ऐकत नाहीत
नाहीत नाहीत
अ आमच्या म्हणजे घरात मिस्टरसनी बी बहीण नाही सासऱ्यास नाही पण बहीण नाही पहिला झाल्या का नाही हिचा तर लईच लाड झालाय
हा मुलगी आम्हाला पण पाहिजे होती मुलगी खरं कुठलं नाही झाली मुलगी मुलगीसाठी म्हट दुसरा घ्यायचा म्हणून घेतलेला खरं नाही झाली मुलगी मुलगाच झाला
मला पहिलीच मुलगी आहे तीन काय हाय काय खर
हा हा हा
नंतर मुलगा आहे मला
हा
ऑपरेशन केलं राहून नाही म्हणट आता बस दोनच
होय बाासकी आता
महागाई बी तेवढी वाढल्या होय
ी जर असली की दोनच बस असते त काही पण होऊ जात तिकडे ते होय होय
हम् मग घरातलं आवरडले का ना आजून
घरातलं आवरले सगळं आवरले आता आता काय पाच वाजता चहा ठेवायचा सासूबाई येतात कामावरून
हा कुठं कंपनी जात काय
इिकडं व मॅडिसीमध्येध्ये जातात
हम्म आमच्याच बेमारीसध जातात मिस्टर सासरे आमच्यात कागल एमआयडीसीला फाय स्टार एमआरडीिसी आहेत काय तिथं जातात
हा आमची इकडे शिरोली एमयडीसी हे
हमम आमच्यात तिघं पण तिकडं जातेच माघ काय नाही
हम्
बसलोय ना म आता ह खेळाल्या आत मी बघत बसलोय
हा तीच ड्य झोपायला पण मिळत नसेल दुपार जर आपण
एक झोपतंय एक खेळत बसतय मग ते आणि कुठेत बाहेर जातय
होय होय
झोपायचं नाही आणि तस आता झोप का्ड म्हटलं के संध्याकाळी दहा अकरा वाजता झोपते
होय होय चालतय मी एक दहा मिनटांने करतो तुम्हाला कॉल मग
बरं बर चालते हा